आवाज येते ना हम हम हम.
येतंय.
हा ते काही हो बाकी. हा बाकी काय करता, तुम्ही जॉब वगैरे करता.
जॉब काही नाही मॅडम बचत गटाचं काम करतो आम्ही. बचत गट आहे ना तो सी आर पी म्हणून काम करते मी गावामध्ये.
अच्छा हम्म हो का हम्म.
प पन्नास गट आहे आमच्या गावामध्ये त्यांचे पैसे जमा करायचे बँकेत नेऊन द्यायचे. त्यांला कर्ज काढून द्यायचं. हा असय कामी पा आमचं.
हो मग बरं आहे काम तुम्ही म्हणजे हेल्प करताय बाकी
हो आणि त्याला आपल्याला पेमेंट आहे ना. अ सहा हजार रुपये महिन्याला मिळतात आपल्याला ते कामाचे. हम्म्म पंचायत समितीतर्फे.
हो का हा बरं आहे.
तिकडं पण आहे ना मॅडम गट हो. आणि परत अ भारतीय जीवन बीमा एल आय सी ना अ त्याची एजंट पण आहे मी.
हो का हो बरं आहे हम्म हम्म.
तुम्ही काय करता?
मी काय नाय आदी करायची पहिला लग्नाच्या आधी जॉब करायची मुंबईत आता लग ग्न झालं की घरी बसले मला यायला लहान मुलं आहे ना. येव म्हणून हा मी काय एकटीच राहते इथे मी मा करपे मी. . अ इथे म्हणजे असतात पण इथे काय कामासाठी ते इथे तिथे जातात ना. तर म्हणून ते काय म तो कोण न नसतात ना बघायला त्याला. लहान मुलगाला म्हणून हा म ते घरी यावस असावं लाग तो आम्हाने हम्म हम्म. म्हणून हम्म.
अच्छा
तर हे काय आपलं हे पार्ट टाइम म्हणजे घरी बसून इथे तिथे करायचं कॉल म ते होऊन जाते.
बरं आहे ना टाइमपास मध्ये होऊन जातं ना. मुलं मुली किती आहे तुम्हाला?
एकच आहे तो एकच आहे. सहा वर्षाचा आहे ना अजून लहान आहे म्हणून हा. आं तेच तर आणि शाळे वगैरे जातो सकाळी जातो.
हो का कार्या ऐप कोणी मिळालं मॅडम तुम्हाला? .
माझी एक माझी एक फ्रेंड आहे ना
फ्रेंड
त्यांनी दिले मला हा माझे फ्रेंड नी हम्म.
हा आपण म्हणजे फ्रेंडला त्यांला ऍड करू. हो का.
हां हाव हो हो बरोबर. हा तेच तर ह़ ह.
हा गरीबअजून पाहिजेच हा काय करणार ह. आणि मुंबईत तर काय असं हेन.
अम. आणि साठ म्हलाय मॅडम. काय हे सगळे मिळून हेच काम करतो बचत गटाची. म्हणजे इकडं ग्रामीण भागात जास्त चालतं बचत गटाचं काम ह.
हो हो हो ह ह चांगलं हायना.
मग किती अमाऊट आली तुम्हाला आतापर्यंत. अंत कार्यामध्यी.
हा फर्स्ट म्हणजे कॉल आहे. माझं कॉल म्हणजे, आलाय तुमची एक मैत्रिण होती ना. ती पण म्हणजे गटमध्ये काम करते ना. तुमचं बरोबर तर ती बोल त्यांन बोले की मला कि तुम्ही पण कॉल करू शकता त्यांना त्यांच्याकडे. म्हणजे काम आहेत तेच्याकडे कॉल साठी म्हणून मी कॉल केलेली. त्यांचे पण ते बघा बाकी असणारच. आपले पण असणारच हे कणी एकमेकांनाच कॉल करून आपण कंप्लीट करणार.
हो मॅडम बरोबर हो.
अ असं म्हणजे, त्यांना पण मी दोन तीन कॉल केलंय. पण मग नंतर काय ते बिझी झालेय. म्हणून तर मी बोले आता तुम्हाला लावून बघते.
हा नाही बरं आहे ना, करायचं वेळ असल तर मला राहतं वेळ. मला काय जास्त बिझी राहत नाही. अ घरात मुलगी आहे कामाला. काही टेन्शन नाही आणि माझं. किराणा स्टोअर ये. तर मी दुकानावरच असते मग बोलायला फ्री राहते मी.
हो का आणि सकाळी किती वाजता फ्री असतात तुम्ही.
मी येणी टाईम फ्री मॅडम म्हणजे, मी कधी बी बोलू शकते. चालता बोलता फोन चालूच राहतो हो हो.
हो हो हा तर मला काय. म माझं काय मोबाईल खराब झालंय ना हम हम हम.
अच्छा. अ.
हा तर हे माझं मिस्टरच फोन येतात ना. हा दोघींचा फायदा आहे. हा तेच तर.
तुम्ही बोले तर. तुमचं बी मी बोले तर माझं, तेच्यामुळे वेळ द्यायला आपल्याला ही अडचण येत नाही की.
हा बरोबर सांगतेत.
म्हणजे असं हाय तुम्ही कॉल केला तर तुम्हाला शंभर. हम.
हा हा हो हो हो हम्म आणि तुम्हाला आलं काय तुम्हाला. अ सिरपे ना.
हो सी आर म्हणून काम करतो मी.
ह हम बरं हाय. उम्म तुमचे आता ये मुले मोठे जाणं झाले अस तील ना मोठे असणार शाळे वगैरे जातात?
हो मॅडम मुलगी अकरा अकरावी मुला बारावीला हाय.
हो का मन म्हणजे मोठा आहे. हम्म आता बोड असणार हम्म हा. हा हा बरोबर हम्म.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
हो हो हो.
करा म तिसरा कॉल कट करून लावा परत.
नाय नाय अजून सहा मिनिटच झालेय आपल्याला.
नाही चालतं ना सहा मिट आठ मिनटं.
नाय नाय नाय नाय चालत दहा मिनटा दहा मिनिटाचा करावा लागतो आपल्याला म्हणून हा. दहा मिनिटाचा आहे ना हा. तेवस आपल्या टायमिंग म्हणजे कंप्लीट होऊन जाते हा म्हणून. म तुमचा एक्सपिरियन्स काय सांगते म्हणजे तुम्ही हे अ ते ते गटामध्ये कामं करता त्या म तुम्हाला काय फायदा असतो लोकांना काय फायदा असतो जरासा आम्हाला सांगा ना जर काय याच्यामध्ये काय मला काही नवीन प्रकारचा मला काही माहिती नाहीये तर आपल्या काय थोडस हे टॉपिक पण भेज उम्म भेटणार आणि काय शिकवायला काही तरी भेटणार मला असय म्हणुन.
मॅडम माझं काय एक्सपिरीयन्स म्हणजे महिलांचा पण फायदा आहे बचत गट म्हणलं तर महिलांचा फायदा आहे त्याच्यात आता एखांदी महिला समजा नडली काही अडी अडचण असली तिला तिचं दुखणं किंवा लग्न, कार्य काय बी असलं तर असं तर आपल्याला कोणी सहसा मदत मदत करीतच नाही कोणी गावातली किंवा मै त्रि मैत्रिणी तर आपण आपल्या गटातून हक्काने पै शे घेऊ शकतो आपण दहा हजार लागो वीस हजार लागो. किंवा पन्नास हजारापर्यंत आम्ही एक महिलेला देऊ शकतो पैशे.
हो का हम्म हम्म. आणि म्हणजे असं झालं की समोर ना म्हणजे कि आपण दिलं आणि त्याला म्हणजे पॉसिबल नाही आपल्याकडे परत द्यायला तर मग काय करणार.
नाही मॅडम म्हणजे त्याला ग हे राहती ना आवधी राहती ना एक वर्ष म्हणजे हे मार्चापासून ते मार्च पर्यंत एक वर्षाच्या अवधी राहती त्याला. तेवढ्याच्या तिनं परत पेड करायची हा अ म महिन्यान भराय चीनकिंवा नुसतं व्याज व्याज भरलं तरी चालतं नाहीतर मंग व्याज मुद्दल सोबत भरायची आणि जरी नाही झालं तिच्याकू न समजाय त्यांजी लईच मजबूर असली तर तिला अजून पुढचं एक वर्ष वाढवून द्यायचं.
हो का.
हा अ तिला चान्स भरपूर आहे ना हा अन त्याच्यामुळे ती पण मग काळजीने पैसे भरती गं आपण जर ही परत पेड चांगली केली तर पुढचा टप्पा आपल्याला अजून जास्त मिळू शकतो.
हो हा बरोबर.
हा म्हणजे गटातून तर देतोच आपण पण आता ग्राम संंघ म्हणून आमच्या गटाच एक ऑफिस आहे गावामध्ये. तर त्याच्यात आम्हाला कोणाला तीस लाख रुपये आले कोणाला पस्तीस लाख आले तर त्याच्यातून बी आपण त्याला वाटअप करू शकतो मॅडम.
हो का हम्म हम्म हम्म बर हम् हो.
असं आहे आणि तेवढं नाहीतर आपण अजून त्यांना बँकेतर्फे पण पैसे देतो तीन लाख पहिला टप्पा दीड लाखाचा दुसरा टप्पा तीन लाखाचा जशी जशी परत फेडवाड अ केली त्यांनी तसं त्यांचं वाढत जातं. दहा लाखा पंधरा लाखापर्यंतय मॅडम.
हो का हा मघ खूप छान आहे हा हा.
हो म्हणजे एक बचत गट म्हणलं महिलांना एक व्यवसायच मिळाला तो व्यवहार करायचा. जस तशी महिला दहा रुपयाच व्यवहार करू शकत नव्हती बाई पण आता लाखापर्यंत एक एक महिला व्यवहार करते मॅडम.
हो हम् बरोबर आहे. मग हे म्हणजे काय आहे तूमच असं ग्रुप असणार ना हे म्हणजे लेडीज लेडीजचा?
हा म्हणजे एका गट तर दहा लेडीज असतात दहा दहा लेडीजच्या आमच्या कमीत कमी अ सात आठशे महीला आहे गावामध्ये.
हम्म हम्.
तर पूर्ण आम्ही तोच तेच काम करतो आणि महिला पण इतक्या झालेला आहे तो म्हणजे एकदम व्यवस्थित कामं करतात ती भांडण नाही टंडन नाही कोणाचे असे पैसे बुडवायचे नाही. इमानदारीन काम करायचं पूर्ण.
हो.
म्हणजे आता पंधरा सोळा वर्षापासून आमच्याकडे बचत गट चालू ए मॅडम.
हो हम् चांगलं आहे ना हम्
हो.
मग असं काही नाही ना तुम्हाला प्रेशर असत कि तुम्हाला टार्गेट असत क करायचंय तुम्हाला तसं काही असं
नाही टार्गेट पण आहे ना टार्गेट आहे प्रिशर पण आहे. म्हणजे आम्हाला मग अ केडर म्हणून आम्ही काम करतो ना गावामध्ये एका गावात तिघी किंवा दोघी अस स म्हणजे गावाच्या लोकसंख्येनुसार आपल्या गावात ख्या किती येत तेवढ्या लोकसंख्येला दोन किंवा तीन महिला राहत्या जसे आपल्या अंगणवाडीच्या महिला असतात का हा ते त्याप्रमाणे आम्ही येनणार तर आमच्या गावामध्ये आता लोकसंख्या अकराशे ए समजा. तर आम्ही तिघीजणी कामाला आहे त्याच्यामध्ये.
हो हम्म बर आहे ना हम्म. हम्म हम्म.
ते म्हणजे एक आमचा असं व्यवसायच सुरू झालायलय बचत गट.
हा आ ता म्हणजे तुम्हाला सवय झाली म्हणजे असं हे काम करण म्हणजे तुम्हाला काय थोडस टाइमपास पण होऊन जाते तुम्हाला हात खर्चा पण पैसे येते आणि कोणाची हेल्प करायची असेल हा ते पण तुम्हाला भेटते. हम्म हा बरोबर हम्म. ठीक आहे मी तिसरा कॉल करतय ठीक आहे हम्म उचला. हो हो हो.